हॅलो! हा बोला की ताई,
हा जेवलासा?
अ जेवलो बघा तुम्ही?
आं आमच अजून जेवण व्हायचंय करायच अजुन मिस्टरयेणार आहेत.
हा हा हा.
ह तेनीं आल्यानंतर न जेवायच काय करता.
हा हा हा.
तुमच लवकर आवरलासा?
होय पोरगी झोपते ना लवकर. दुपारी पण झोपाया झोपत नाही मग रात्री लवकर झोपते मग आवर तय लवकर हम्म.
ह
मुलगी काय कराल्या छोटी, काय ना
हा, बघ आ ते पण झोपेचं. स.. यालागल झोप यालागले तिला.
हा. हा. हा.
झोपालागल्या.
आलो बाळ थाम. हा. हा. हा.
हम. हम. काय मागाल्या वाटतं.
नाही ते, फॅन कुलर लाव म्हणते.
होय काय.
एवढंच. एवढं पाऊस आहे तरी पण. एक मिनिट थांबा हं, काय गं हॅलो, हॅलो.
कुलर पायजे झाले वय तिला. हा आवाज कटकट व्हा लागलाय.
एवढा पाऊस, एक मिनिट थांबा हं.
हा हा.
हॅलो. आता येतोय आवाज.
हॅलो, हा हा या लागला आता. हा येतोय येतोय, मगाशी अडकालता नी.
हा. हा. हा.
आणि काय फॅमिली मध्ये कोण कोण असताय. हा हा हा.
मी सासू सासरे मिस्टर आणि मुलगी.
हा.. हा, हा.. हा छोटी फॅमिलीच हाय. दीर जाऊ कोण नाही काय.
नाही नाही एकटेच आहेत मिस्टर, नंदुबाई त्या लग्न झालंय त्यांचं.
हम हम.
हां.
पण आम्ही दोघं जावा जावा दोघी हाय.
हा हा.
दोघांचं पण लग्न झाल्यात. ननंद नाही आमासनी.
हा. हा. हा.
दोघे भाऊ भाऊच हायत, सासू सासरे पण हायत पण सेपरेट आम्ही.
हा. हा. असूद्या घ्या चालायचं.
हा.. त्यांनी लहान मुलग्यापशी हायत नी.
हा. हा. हा. हा.
मग घर तेन बांधायचं चालू हाय.
हा हा हा. हम्म हम्म हम्म. मुलगी अभ्यास करते काय व्यवस्थित.
होय होय. करते करते, क्लासला लावले तिला एक्स्ट्रा क्लास जात्या.
हा. हा. हा.
परत, शाळेत पण घेत्यात क्लास
हा. हा. हा.
हम्म. आणि दहा ते पाच शाळा पण असत्या. पूर्ण वेळ शाळेतच बघा ते. आटला घरातन निघाली की, संध्याकाळी सहा वाजता चं. घरला हम्म.
पिला म्हणटलं ना.
सातवी लाय हा
हा हा हा मोठीक आहे.
हा ते मला ह
हा हा हा
हम्म अभ्यास पण लोड असतोय ना तिला
होय अभ्यासह आता माझी मुलगी पहिलेली आहे तर एवढा अभ्यास आहे ना. दफ्तर पण उचलत नाही तिला एवढे पुस्त
दप्तर होय आमची पण मुलगी माझं रोज खांदा दुखते मम्मी दुखतेय मम्मी म्हण रोजच सांगते ती. ह
करायला तर पाहिजेच होय.
ज पर्य ते स्कॉलरशिप ह्या वर्षी स्कॉलरशिप आहे सातवी ला तिला
हा हा हा
ते मोठे मोठे आहेत ना पुस्तक दोन वरथ यांचे सहा विषयाचे सहा वया सहा पुस्तक ह आणि प्रॅक्टिकल ला एक वही नव्हते आणि असाइनमेंट ला एक वय असते एक काव विषयाचे दोन दल वया हा अस चौदा वया सात पुस्तक स्कॉलरशशिपचे दोन पुस्तक असं वजच्या वज झाले ब तचा बॅग अ का मुलांना वयापेक्षा जास्त लोड झाले.
झोल ना आहे ना जोला ना आहे ना हा हा हां होय मग काहीत रावताई अभ्यास एवढा आहे ना त्यांना होत पण नाही.
ओतकडण नाही ओवरलोड वा्हालगलली ते मुला नाता बुड का दयला लागलेत कायम
घेतोय मोक स्कूल बॅग घ्या घ्यायला लागत्या पुज
होय होय काय करायचं. आणि शाळेत सगळंच पाहिजे म्हण सांगते आत
होय
हम्म सगळंच सवं लागते.
आणि आताज ना बाकी काणता आहे.
कट कट कट कट व्हा लागलाय.
कट होतोय का आवाज हा हा हा जरा आता लगेन किचन म
हा होय काय रेनचा प्रॉब्लेम होते. हम् माझ ड्युटी किती असत असते अस काही
काय म्हटलं. ड्युटी दहा वाजता दहा ते दोन असते. मग कधीतरी इमर्जन्सी असेल तर दहा ते सहा कराव लागते.
का.
ते कारण मुलगीच स्कूल दोन ला सुटतं ना
ह ह ह.
तर मग आम्ही शक्यतो दहा ते दोनच करतेय मग इमर्जन्सी असेल तर मग
हा हा सासू सासरे घरातच असत्याात.
आहेत आहेत होय.
नो
बाळं जेवलं कां नाहीं
बाळं जेवलं ती जरा बटाट्यांची भांजी चपांती असं खाल्ल्यां बसूंन त्यांचं कायं तक्रांर नसंते आपलं पणं ख त्यां पित्यां दोनचं वर्षाच्यां खरं आपल्यांपणचं खांयला मांगते ती व्हंय चांरल तरं खांत नाहीं
आमचं बघां सहा वर्षांचं झालं तरी अजूंन जेवांला घालावं लागते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
हातानं नाहीं खातं नाहीं ते पहिलं पहिल्यांपासूंन सवंय झाल्यां नाहीं
हं हं मंग आपल्यां आपणं खांयला लागली म्हणजे कसं भूकं लागलं तरं किती त्यांसणी पाहीजे तेवढं
बंद केली कां होयं होयं मंग ते ते कसं होतंय आपल्यालां समजतं पणं नाहीं किती किती द्यायचं खायलां कायं द्यायचं तं असं होतंय नाहीं
होयं होयं ते पणं एक प्रॉब्लेम्स आहे ते एक चं ते असे आम्हीं सगळें एकदां मिस्टर जेवत्यां एकदां आम्हीं जेवतंय मंग त्यांच्या बरोबर पणं जेवत्यां आमच्यां बरोबर जेवत्यां चालूंच असतें तिचं सारखं
मंग ते कसं स्वंतः हातानं खाल्लं की नाहीं त्यांचं त्यांनां संमत समजते किंव्हा आपणं किती जेवलं
हम्मं हम्मं
हॅलो
हॅलो जरां कंट कटचं व्हायंला लागलंय त्यांचा आवांज
अहं थांबा
हॅलो
हॅलो येतं कां आतां हां म्हणजे कसं स्वंतः हाताने जर जेवलेचं नां तरं समजतं नां कि किती बाबां किती किती त्यांनी खांतात किती नाहीं
होयं
चलानां कुठं चाले
हम ह
हां ते स्वंतःच्यां हातांने अजूंन खाऊंन माहित नाहीं कायं नाहीं कसं करणारं मंग
हम्मं हमं लांड झालीं लाडकी झालीं हं नां
त्यां तरं बघां आत्ता जस्तं तिला जेवांयला घातलं आणि अजूंन आम्हीं जेवणांर तसं ती स्वंतः पूर्ण तांट पणं कधीं नाहीं खांत थोडं ठेवतेचं हम्मं
त्यांमुळं कळतं नाहीं ते किती पाहिजे किती नाहीं
होयं
हम्मं हा मा काय
कांहीं नाहीं बघां
हम्
हम्मं तुमचं मं आता कायं चालूं आहे शिवायचं
शिवायचं पुडतं की आमचं शाळेचं पणं आता कसं पंधरा ऑगस्ट आलंय नां मंग पंधरा ऑगस्टच्यां निमित्तानं शाळेचं पणं देतांत शर्ट मुलींच्या कुर्ता
हां हां हां
कॉलेजमध्येध्ये घालती
हम्म हम्म हम्म
हे कंटिन्यू एक आठ दिवस झाल तेच चालू आह,, नाहीतर बारा महिने आमच मगऽ कुडताच चालू असतय,,
हा हा हा
हम्म, रिजनेबल कुठलं असेल तरच,, नाहितर,, हां,, सिझनेबलचऽ
हम्म, हम्म, हम्म, हम्म, हम्म
जानेवारीला जास्त नाहीतर पंधरा ऑगस्टला एवढंच
हम्म
ता असतय. फॅन्सी वेगवेगळं असतंय का व्हाईटच असतंय? कम कुडतात जास्त,, दुसर काही येत नाही.
का मग घरात बसून पण चालाय ना काम तुमचं?
होय होय. मरी बस नाही म्हणलं तर तेवढं दोन अडीशे रोजच पगार पडाय सारखं हा, हम्म,
हा, हा,
तेवढं चांगलंय,, कामाच्या बाबतीत काही नाही,, आमचं शिक्षणऽ पण जास्त नाही दहावी फक्त शिकलेय मी पण हा,
हे बघा शिक्षण कमी असलं तरी बाकीचं कामात हूशार आहेना झालं की हम्म
वय,, तस आहे, दहावी पर्यंत झाल्या,,, हां. मग ग्रामीण भाग आमचं, माहेर मंगसुळी इकडं कर्नाटकातऽ खंडोबाचं देवस्थान ऐकून माहित असेल,,
माहित आहे की मंगसुळी माहती आहे ऐकून मला.
हा, हा, मग त्या गावच मायर माझ,, तेच गावऽ मग तिथ कसं आमच्या वेळेल आता झालेय कॉलेज आमच्या वेळेला दहावी पर्यंतच होतं,, मग दहावी झाली की दुसऽ दुसऱ्या गावाला जायचं,, जायला लागत होत नाही.
हो, हो,
त्यामुळे पप्पा तेन म्हणायला लागले नको,, बाहेर जाायलाऽ
हा आणि त्यावेळी आपलं आई वडीलचा पण विचार तसे होते ना? कि आता शिकून काय करायचंय? शेवटी घरच सांभाळायचंय,, असं ते विचारसरणी होती पहिला
हा,, मग आता सगळं कॉलेजऽ पण गावातच झालय,, आता सुधारलय भरपूर गावऽ
होय, होय,
ह, तेव्हा जर अस खेडवत,, आमच्या वेळेलाऽ
हो,
त्याच आता भरपूर डेव्हलप झालंय.
हा, हा, होय.
हम्,
बाकी काय म्हणताय मग?
काय आता जेवायचं, झोपायचं, आणि सकाळी उठून आपलं काम चालू.
होय,, ते काय सुटलं नाहीये?
हम्म. मग एमर्जन्सी असेल, काम जास्त लोडिंग असेल, तर रात्री एखदा तास बसतोय, झोप पण मुलगीला.
हा हा हा.
हम्म हम.
होय करावं लागतय काय करणार.
हा. होय करतोय तेवढं करतोय मग
होय.
तस दिवसभर मग जास्त मुलगी
होय आणि तुमची बाळ पण लहान आहे त्यामुळं ते कस त्यांच्यावर डिफेंड आ
दिवसभर हा दिवसभर मग जरा असं उटायचं त्याच्यासोबत खेळायचं तिला भरवायचं हे चालू असते. मग रात्री ती तर झोपली म्हणजे वेळ निवांत भेटतेय, त्या वेळेला जर असं काम करायचं असं. आमच्या वेळे नुसार, अनुसरण काम चालू
होय होय आणि कस प महत्वाचे काय कधी पण करता येते पण मुलं महत्वाचे आहेत पहिला बघा होय एकेकांना होत नाहीय‌
बत नाहीत मुलं किती नवह उपास तपास दवा णा सगळं केलं तर होत नाही. पैसे ढिगाण वाटले तर मी पैसे भेटत नाही मुल
होय मग काय हो.
हम्म.
ते सिस्टर आत्ता आले मना गरम ग